हॅलो.
हॅलो, हॅलो नमस्कार मॅडम आ मी कार्य अपच्या या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे. दहा मिनिट वेळ आहे का तुमच्याकडे? हा, तर मॅडम असं आहे की मी तुमच्या सोबत दहा मिनिट आ च आपले सण वार याच्या विषयी बोलणार आहे. हा ठीक आहे, हम. तर सण म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप खूप सणांना महत्व आहे. सण साजरे करण्याच खूप हे आहे भा पारंपारिक सण आहेत आपल्याकडे भरपूर. तर प्रथम तर आपलं नवीन वर्षाच चैत्र महिन्यात गुढीपाडवा येतील. गुडी पाडवा अह गुढीपाडवा हा सण पण आहे, आणि आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात पण होती त्या सण बरोबर? मग गुढीपाडवा की मग अ गुढीपाडव्यासोबत मग पुढे आपल्या सण चालू होऊन जातात. त मग होळी होळी होळी झाली का लगेच रंगपंचमी. रंगपंचमी हा पण सण खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो हा सण. मोठा उत्साहात साजरा केला जातो. कारण रंग खेळणं पाणी खेळण. हे लहान मुलांना लहान मुलांपासून तर मोठप खूप मजा येते त्याच्यामध्ये म्हणून त्यांना खूप आनंद होतो सगळ्यांना पाणी आणि एकमेक त्यांना रंग लावायला, खेळायला म्हणून हा सण पण मोठ्या उत्साहाने खूप आनंदाने साजरा जातो मॅडम बरोबर आणि मग त्याच्यानंतर नंतर आषाढी एकादशी येते मॅडम. आषाढी एकादशीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व व आहे कारण आपल्या ह आपल्या संप हे वारकरी संप्रदाय खूप दुरून दुरून पाई पई चालून अ ते दिंडी वगैरे काढतात अ वारी करतात. अ ते लहान परंपरापासून वाऱ्या करतात. अ लहानपणापासून, खेड्यापाड्यातून आता ही प्रथा भर पुरं कमी होत चालली आहे, पण यावर्षी नवीन प्रथाचा वारकरी संप्रदाय आता ही आपल्या देशातच नव्हे तर दुसऱ्या देशात पण वारकरी हे काढणार आहे दिंडी वगैरे तर ते आता इंग्लंड मधून दिंडी काढणार आहेत, वारकरी संप्रदाय. तर अशा या वारकरी एक आषाढी एकादशीला पण आपल्या इथे खूप महत्व आहे. त्या आणि असे भरपूर सण आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर रक्षाबंधन येतो. रक्षाबंधनला बी गोळी लोकां खूप महत्त्व देतात रक्षाबंधनात. ते नारळी पौर्णिमेला. नदीची ह त्यालाच रक्षाबंधन ण म्हणतात. ह समुद्राची पूजा कर ते कोळी लोकं. खूप त्यांचा मोठा सण असतो हा. आणि आपण हिथ, बहीण भावांना राखी बांध तो. हे पण रक्षाबंधनच पण, एकदम अ मोठे उत्स सहाने तो सण साजरा केला जातो. तसेच गणपती गणपती पण हा खूप मोठा सण असतो. तो प्रत्येक जिल्ह्यात खेड्यात, गावात, राज्यात सगळीकडे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तो हा. त्याचे वेगवेगळे मंडळ बनवतात आणि ते आणि ते अ मंडळ बनून अ वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. आणि दहा दिवस पूर्ण उत्साहाने तो सण साजरा केला जातो. आणि हां. असे सण चालूच राहतात, मग दसरा येतो. दसरा, दिवाळी आणि संक्रांत पण येते. संक्रांतीला पण खूप सुगड्यांचं वान वगैरे दिल्या जातं आणि हळदी कुंकाच असा कार्यक्रम केला जातो. सुहासिनी, सुहासिनीन साठी असा हा संक्रांतीचा, पण मोठ्या उत्साहचा घरोघरी सण केला जातो, दिवाळीमध्ये पण भरपूर सण येतात. भावबीज येते. गायगुऱ्या ती बारस येते आणि अ असं बलिप्रतिपदा, असं वगैरे धनोत्रयोदशी येते असे बरेच हं दिवाळीमध्ये भरपूर सण येतात आणि दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण खाद्य पदार्थ बनवतो, ते तेच्याप तेच्यासाठी पण मुलांना गावाला जायला मिळत. फिरायला मिळत. दिवाळीच्या सुट्ट्या मध्ये पण हा मोठा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण पण बरोबर, आजून काही हा. अ सांगू शकाल का मॅडम तुम्ही सणांविषयी?
तेच दिवाळी म्हटल की सगळ्यांचा आनंदाचा क्षण असतो तो लहनांपासून ते मोठ शान परेंत ते आतुरतेने वाट पाहिली जाते दिवाळीची. ती कधी दिवाळी यील सहा महिन्याची? वाट बघितली जाते की, सहा महि महिने कशे जातील कशे मुल तर आक्षरक्षां वाट बघतात. की आम्हाला कधी सुट्ट्या लागतील, कधी आम्ही गावाला जाऊ, हो कधी सर्वांसोबत राहू, खेळू, मज्जा करू, फटाके फोडू. हे ना लहान मुलांचंच नाही पण मोठ्या माणसांचं म्हाताऱ्या माणसांचं हो बर
बरोबर. आणि अशा प्रकारे मग ह्या सणांच्या निमित्तानेच अ असे सगळे परिवार एकत्र जमतात. सगळ्यांच्या गाठी भेटी होतात. सणांमुळे सणांमुळे. आता कसं उच्च शिक्षणासाठी मुलांना बाहेर जावं लागत, पण सहनांच्या निमित्तानीं बरोबर सगळे एका ठिकाणी जमतात, मजा करतात आनंद कर तात आणि सण साजरे करतात. ह मॅडम अ अजून सण सगळ्यांनी साजरे के केले तरच आपली हिंदू परं हिंदू परंपरामध्ये आपल्या सणांचंच महत्त्व जास्त आहे आणि आपण ते सगळे करतोच. अशा प्रकारे ह्या सणांची अ सणांची माहिती मी तुमच्यासोत शेअर केली. तुम्हाला कस वाटलं मॅडम?
छान प्रकारे समजवलं. सांगितलं. जे आवश्यक असेल तेच सांगितलं आणि खूप छान प्रकारे केलं एक्सप्लेन.
हो हो!
सण म्हटले की आपल्या आ सण म्हटलं की आपला आनंदाचा क्षण असतो.
बरोबर. ह. सगळ्यांनाच आनंद मिळतो. सणांमुळे सगळ सगळ जण मिळून साजरे करतात सण हा.
एकत्र येतात. जमतात. सण साजरे करतात.
चालेल ठीक आहे मॅडम मग हा.
हो चालेल.
हॅलो.
हा बोल
हा थोडासा कट झाला होता तो अह रेंजमुळे ते सणा विषयी तुम्हाला बोलत होती मी तर संक्रांती मध्ये पण खूप छान साजरा केलं जात मॅडम. इकडे अ खानदेशामध्ये तर ते आपण जस दसरा साजरा करतो तसच संक्रांती पण साजरी करतात म्हणजे आपण दसऱ्याला जशी आपट्या पान देऊन हे करतो ना अ आपट्याचे पान देऊन मो नी लहानंच्या पाया पडतो तस तर इकडे खानदेशामध्ये अ ते चिरंजीचे दाणे असतात ते देऊन असं सगळ्यांचे पाया पडतात आणि दसऱ्या प्रमाणेच हा संक्रांतीचा पण खानदेशमधे खूप चांगल्या प्रकारे साजरा
साजरे करतात बरोबर संक्रांत म्हणले की संक्रांत यायच्या आधी काही ते करडर त्यांना असं ही म्हटलं जातं ते संक्रांत झाल्यानंतर मग एक दोन दिवसांनी परत सुवासिनींचा सण सुरु होऊन जातो जस की हळदी कुंकुवाचा हळदी कुंकवाला एकमेकींच्या सुवासीनी एकमेकींच्या घरी बोलवतात
हो हो हळदी कुंकू देतात, वान देतात. हा याच मुळे मग सगळ्या सुवासिनी पण एकत्र येतात. आणि खूप सुवासिनी पण एकत्र येतात आणि कार्यक्रम करत तात हसी सगळ आनंदाच ह्या सणांमुळे सगळा आनंद उत्सव सगळी कडे अह चालू असतो सणांच्या हम्म सौभाग्याचं लेण वाटतात खूप छान प्रकारे सण साजरे करतात आपल्या महाराष्ट्र तामध्ये पण आणि आजकाल तर विदेशामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे म बांधले मंदिर बांधले ते पण वाऱ्या काढताहेत आणि तिकडे पण छान पूजा वगैरे असं त्यांनी सगळं चालू केलेलं आहे म्हणजेच स्वदेशात पण आणि विदेशामध्ये पण सण विविध प्रकारचे चे हा सण साजरे करताय लोक लोक सगळे सण साजरे करतात हम्म. तर अशा अह प्रत्येक सणा हो विदेशात म्हणा आपल्या देशात म्हणा सणांशिवाय काहीच नाही. सण असले की सगळे एकदम आनंदात, सगळे एका ठिकाणी जमा होतात एका ठिकाणी जे खातात पितात सर्व आनंद सगळं मजा करतात, सणांमुळेच सगळे एकत्र येतात खरं पाहिलं तर, त्याच्यामुळे सगळ्यांनी सण पूर्ण साजरे केलेच पाहिजे असं माझं मत आहे.
हो हो.
हम्म.
खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही
हो हो ना. समजलं ना हा तेच. चालेल ठीक आहे मॅडम मग